म्हणजे उचलला नाही तर एंड होणार नाही.
हा. तुम्ही उचलला फोन कि तो एंड होणार दुसरा फोन उचलला अटेंड केला. किंवा तुमचा साधा जरी फोन आला तुम्हाला आणि तो तुम्ही फोन उचललात. की हा फोन एंड होणार
ब
आणि मग परत परत तुमचं झिरोवर जाणार
हा त ते करावं लागेल माझे पण काय नाही ना म्हणजे काल आला काल पाासून तीन चारच झाले.
तीन चारच झाल्या ना होतील होतील अ काही नाही आपण आपण जस छान आपण कॉपरेट करतो ना तसं काही लोक आहेत कॉपरेट करणारी काही प्रश्न नाही होतील होतील तुमचे ही होतील माझे तुमचे ही होतील. आपण आपण मिळून मिळून पुढे जाऊ
लागेल.
एकमेकांचा हात धरून पुढे जायच. हा बोला बोला बोला वेळेस आपण जेव्हा प्लॅन करतो तेव्हा आपण प्लॅन करतो. च्यावर चर्चा करतो आणि प्लॅन हॅलो
बोला ना काय तुम्ही काय स्वयंपाक केला?
आं
स्वयंपाक काय केलाय तुम्ही?
स्वयंपाक आमच्याकल्याच कढी कढी भात अरे वा आता आता त्या कधीच सुधा ह
कढी होती म्हणून रात्री खिचडी म्हणजे दोघां
हो तुम्ही तुमचा पण दोघांचा स्वयंपाक असतो. ह अज अच्छा आमच्याकडे पण दोघाचं स्वयंपाक असल्यामुळे आमचं पण भात झाला की झाला संध्याकाळच आमचं हलकं हलकं असत.
हो ना सध्याकाळी काय काय हलकं हलकं खावा. सकाळी कस पोट भरून लागत?
हो हो आणि ह एनर्जी नको करायला.
हो म
त्याच्यामुळे ते फुल एनर्जी आणि मग आता संध्याकाळच जरा कल का? एका दरडात दोन पक्ष मगले आ म आणि आता आता सकाळचं थोडस थोडस राहतच नाही म्हंटलं तरी
हो ना हो ना हो
ह
सकाळचं कसं उरलं का थोडस नका खाल्लं जात. रात्री कस रात्रीच म्हणजे दुपारी सकाळी फेकलच जात. नको.
अ तुम्ही तुम म्हणजे कढी मिरची वगैरे घालत असाल ना.
हो मग
नाही म आम्ही बिना मिरचीची आम्ही बिना मिर्चीची करतो कड
म्हणजे मसाले चिरतात का तुम्ही
नाही नाही अ म्हणजे मिरची नाही घालत बाकी सगळं आपण कढी करतो तसं करतो
बे
साखर मीठ आमच्याकडे आमच्याकडे गोड खळात ना जास्त
ह असं आहे का
ह तुमच्यासारखं तिकट तिकशम आवा्हाला जात नाही आम्ही आम्ही जरा कमी
बस
अ पण आम्ही आम्ही बिलकुलच तखट खात नाहीये आम्हाला मिरच्या एक मिरची अ एक किलो भाजीला दो द अर्धा किलो भाजीला एक मिरची पुरती मला
बाप ीणार हो ना
त्याच्यामुळे मग ते आम्हाला तिखट खायची सवय नसली ना तर ती कढीतली एक मिरची सुद्धा आम्हाला खूप अशी तिखट वाटते
हा जास्त जास्ची सवय असते घरातली आता बघा तुम्ही करशल सगळे खायशाल मग त्यांना ते सवय पडेल मग तेच खाते दुसरीकडच आपल्याला जात नाही तिखट लागत हो
मग कढीत नाही तिखड घालत पण मग भाजीत बिजीत मग मी मिरची नाही घालत मी तिखट घालते त्याच्यामुळे मग जरा ती खावली जाते वाधत नाही
मिर्चीिक शाप ल
हा आमच आमचं म्हणजे साजूक साजूक जेवण असतं
ब
आम आम्हाला का शहरात शहरी लोक शहरात राहायची सवय शहरात वाढायची सवय त्याच्यामुळेेवढ जेवण एवढंच हे नखरच जास्त
हो ना इथे कस काम म्हणजे शेती वगैरे
हा
ग भरपूर एकदम पोट भरून लागतंड आहे
हो मग काय आम्हाला आम्हाला तशी सवयच नाही ना आम्हाला असा अंग मोडून काम करायची पण सवयने आणि मोकळ्या वातावरणात राहायची सवयच नाही पहिल्यापासून सिमेंटच्या घरात राहायची सवय
हो ना
हम्म
अजून काय म्हत काही नाही आपलं असंच आता जेवणं म्हणजे जेवणार आहे अजून सुद्धा मी वाट बघ केव्हा जेवण करायला त्यांची आणि खज होल नाही मग कस होते लेट आले का
आणि आणि दोघंच दोघं असल्यामुळे मग एका आणि एकदा जेवायच एंद नंतर जेवायचं तसं पण होत नाही ना
नाही ना मग एकटाक होतं जेवण जात का
ह आ आपल्याला पण जात नाही आणि त्यांना पण असं म्हणजे बघवत बसवत नाही एकट्याला बरं चांगलं आणि त्या जेवा्हाय वेळेस बसायच्या निमित्ताने आपल्याला जरा चार गोष्टी आपण बाहेरच्या बोलतो काय चाललंय काय नाही कळत
ह
ह र रोज तेच तेच तेच तेच गुटींच्या पेक्षा जर आपलं रोज वेगळं काहीतरी ऐकायला मिळतं बघायला मिळत
हो ना
तेवढच मज तेवढंच आले का काय झालं काय नाही बाहेर तर आपण तर घरातच असतो आपल्याला काय बाहेरचं कळत
आमच्या आमच्या आम्हाला बाहेर पडावंच लागत व्यवसायामुळे म्हणा किंवा माझं माझ ग्रुप असल्यामुळे म्हणा आम्हाला बाहेर पडणं गरजेचंच असतं
हो ना हो ना हा मग आता व्यवसाय म्हला तर बाहेर परिचय करत करावा
नाही आणिस ब आम्ही बघणारे दघत असल्यामुळे ते ते नसत म नसताना ते दोघांना बघावंच लागतं
हो ना
हा मला तिसरा कॉल येतोय आता हॅलो चालू ठेवा फोन मी कट करत नाहीये
हो हो
हॅलो
हॅलो
हा चालू राह दे फोन माझा माझा कॉल येतोय मला कॉल मी कट करते हा तुमचा एक तरी कॉल पूर्ण व्हायला पाहिजे तो
हो ना
हा कारण परत परत झिरोवरर गेला ना तर ते आपल्याला म्हणजे फोन आपल्या एकमेकीला फोनच करता येणार नाही परत मग
हो ना
बोला अजून थोड्या वेळ बोलात चालू आहे आपलं एव मनट पाहात पाहात हो म आमच्या आमच्याकडे पण आमच्याकडे. एक सारखा पडतोच आहे संध्याकाळी चार पासन. एकसारख पडतोय. आमच्या प्रॅक्टिसच्या म्ह सहा सहा पाासून.
हा,
सहा सहा सहा सव्वा सहा पासून जो पडतोय. ते त्या स्पीडमध्ये व्यवस्थित पडतो तेच हाय.
नाही इथे मध्ये मध्ये बघा जोरात होतो लगे बा''--'' बारीक झाला लगे थोडी उघड आणवते लगच जोरात होतेय.
हा मग आमच पड रिमझिम पाऊस पडतोय मध्येच एक जोरात. सर ये ते परत रिमझिम चालू होते.
चालेल.
म्हणजे असं फार जोरात पण नाहीये आणि फार असं म्हणजे. अ बाहेर न पडण्यासारखा पण पाऊस नाहीये.
हो ना हो पाऊस कसा आता चालूच आहे आता सीझन आहे. त्याचा येईलच तो काय करत.
आणि त्यांनी त्याचं काम पूर्ण नाही केलं तर मग आपण आपण कसं करायचं. आपलं पण काम पूर्ण नाही होणार तो त्याच त्याचं काम तो व्यवस्थित करतोय. तो त्याच काम करणारच आप ''--'' आपण त्याच्यातून वाट काढून आपलं काम पूर्ण करायचं.
हा,
तो तो जसा पडायला लागला तसा आपण पण पळायला लागायचं. तो पडतोय तसं आपण पळायचं.
तादात. पडतोय म्हणजे आपल्याला थांबावं लागेल बाहेर पडताना.
तर मला तस का चुकीच. तुमच म अजून म्हणजे बऱ्याच जणांना फोन झाले का?
नाही ना माझा हा. काहीतरी तिसरा नाही चौथा कॉल ये वाटत.
अच्छा अच्छा अच्छा.
हा ना बाकीच त आहे माझ्या अजून.
अ नाही तुम्ही काय करा माहितीय का सकाळीच फोन सांग हे करा. अ द दहा दहा नंतर लगेच तुम्ही ना. फोनला विचारात कोणाला करू फोन फ कोण आहे आणि ग्रुप वि''--'' हा ग्रुप वर विचारून ठेव. आता मी बघा मी कॉल मी हे करून ठेवल होते. मी मेसेज करून ठेवला होता मी सहा नंतर बोलू शकते. मला सहा नंतर इतके फोन आले. आणि मग मी लगेच सांगितलं की तुमचा फोन झाला की मी माझ मी लगेच फोन करते. तुम्ही असंच करा.
हो ना. हा आता तेच करावं लागेल मला पण कमप्लीट करायला.
गुहागर आहे ना की लोक फोन घेत नाहीत आणि करत नाहीत. आपण नाही करत तसं आपण काय करतो की जाऊ दे बाबा आपल्यामुळे टास्क पूर्ण होतय ना. मग आपण करूयात फोन ज बोलल थोड्या वेळ अजून जास्त वेळ तर काय बिघडतं. आपण असा विचार करतो पण सगळी लोक तशी नाहीयेत. तर त्यांचा त्यांचा कॉल आला ना मी करू का कॉल? तर त्यांना काय काही जणांना सांगायचं सरळ की मी आधी कॉल करते. मग तुम्ही करा.
आणि काही जणांना म्हणायचं की तुमच कॉल झाल्यावर मी लगेच करतेय बर का. हा असंच असेच करायचं पूर्ण. तेण
हो हो. बरं चालेल ताई चला आता जेवण वगैरे करावं लागेल झालं आपल
की धन्यवाद.
मस्त वाटलं तुमच्याशी बोलून.
ह असं आता असं सहज पण फोन करत जा.
हो मग करेल ना.
हा चालेल हो हो हो चालेल चालेल चला ठेवू.